हॅलो.
काय करत आहे.
काय नाही बसले बाळाला घेऊन.
हो ना एक ड्युटी आहे ना बायाला पाहण्याची. झालं जेवण वगैरे.
झालं तुमचं.
माझं पण झालं.
ह होय आज पडतोय खूप.
आमच्याकडे तर मला वाटते परवाच्या दिवशी पाासून चालू आहे रात्रीपसून काल होत. काल दिवसभर रात्री पण आणि आता पण चालू आहे.
हा आमच्या इकडे आज पडतय जास्त.
ह इकडे खूपच चांगलं
हा हम्.
काम वगैरे झाले आता थोडा आराम करा म्हंटला आणि मग मुला नानाला जावं लागतील.
हा हा. हा-
तुझ्या आवडले कामं-
हो आवरवर जता
बेबीचं नाव काय हाय?
ओवी.
ओवी?
हा.
अरे वा बडिया नाव आहे.
हम.
छान आहे छान- खूप छान मला आवडतात कसे शॉर्ट पण माझ्या मुलीचं नाव नाही ए सई आहे. सई
होय छान आहे. ना
आणि मुलाचं नाव स्वराज.
हा.
हा दोगांनच. त्या काय जेवण केलं?
काय नाही गवारी के ते आज.
काय?
चपाती गवारी?
गवार गवार
हा आम्ही गवारी म्हणतोय
ते गवारची भाजी कशी करते? म्हणजे शेंगदाणी टाकून करते की साधीवाली.
होय होय शेंगदानी टाकूनच की.
हा हा, मला पण ते शेंगदाने टाकूनच आवडते.
हो ना आमच्यात पण तसच आवडतय.
हो मला पण, छान शेंगदाण्याचा छान बारीक कुट करायचा. आणि कुट करून ते हिरव्या मिरच्याची पण छान लागते माहितय का? तू खाल्ली ये कधी हिरवी् मिरचीची?
नाही.
तेच गवाराच्या शेंगा नाही का? काय करायचं माहितय का? हिरव्या मि रच्या घ्यायच्या आणि हिरव्या मिरच्या, लसण वगैरे छान वाटून घ्यायचं मिक्सरला आणि ते त्याला फोडणी घालायचं, छान होऊ द्यायचं आणि मग ते शेंगा टाकायचे आणि च्या वाफेवर हाय ना थोडं तेल जास्त टाकायचं आणि वाफेवर होऊ द्यायची ती भाजी खूप मस्त बनते.
व्हय.
हा. तू कधी खारं वांगं खाल्लंय का?
खारं वांगं म्हणजे?
खार वांग म्हणजे अ बघ, आपण जसं तीखट मीठ टाकतो ना भाजीला
हा.
साध्या भरले वांगे करतो ना, भरले वांगे करायचे फक्त ते वेगळ्या पद्धतीचे.
म्हणजे छान नाही का खो खोबरं खोबरं घ्यायचं, छान त्याला लालसर भाजून घ्यायचं.
हुं.
खोबरं, हिरवी मिरची, लसण, आणि थोडं धनी छान भाजायचं त्याला आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि थोडं त्या आणि शेंगदाने पण टाकायची, शेंगदाणी छान लालसर भाजायची, ते पण मिक्सरला वाटायचं. आणि त्यात थोडं मीठ आणि हळद टाकायचं ते मिक्स करून, थोडं भरण करायचं वांग्याला चार भाग करून.
हू.
आणि ते भरल्या भरायचं आणि उरलेला मसाला त्याला ला फोडणी घालायच.
हा हा.
आणि वांगे सोडायचे त्यामध्ये आणि वाफेवर होऊ द्यायचे छान थोडे नरम. मऊसर आणि मग थोडं हलकं पाणी टाकाचं, खूप नाही टाकाचं पाणी
हा हा थोडसं काय?
एकदम थोडा हा घट्ट सार ग्रेवी.
हा हा.
आणि पराठ्यासोबत खूप छान लागते ते. कधी खावून करून बघशील.
हा करून बगते कधीतरी.
हा हिरवट कलरची छान हिरवी हिरवी भाजी होते त्याची, लाल नाई होत हिरवट होते खूप मस्त. मस्त लागते ती
हूं हूं.
आणि पराठ्यासोबत वगैरे खायची गरम गरम.
होय.
हा.
तुम्ही?
तुला आषाढी एकादशीचा उपास रहात असेल ना?
नाही नाही.
नाही करत एकादशी?
नाही करत.
हा हा. आम्हाला राहतो.
म्हणजे करत होत्या आता बाळा मुंळ नाही जास्त जमत.
ते नाही ना ग ते औषधी वगैरे चालू राहता, दूध पण पितो ना, त्या त्यामुळे हा, तुझी मुलगी सेम तुझ्यासारखी ये दिसायला.
होय, डी पी बघितला का? हां.
सेमं तुझ्यासारखी आहे.
हो हो.
हो. कसं आहे ग तिकडचं वातावरण छान हाय, खूप गरम आहे की कसं आहे?
नाही आता थोडं गार आहे पावसामुळे.
नाही आता तर ठीक आहे म्हणा, पण तसंही असो पण जनरल जस विंटर सीझन मध्ये मन किंवा समर म
तस थोडं गरमच असतय.
हाव ना.
हो.
आमचं पण थोडं ग आता दोन दिवस झाले थोडं थंडावा झाला नाही त एवढं गरम होत होतं ना आमच्याकडे भयानक.
हो आमच्या इकडे पण तसच ये.
हूं. आता हे पावसाच्यान थोडं वातावरण थंड झालं इकडच हो. शॉपिंग ला वगैरे कधी जात असते तू?
मी नाही जास्त जाइत, कधी तर फिरू वाटलं तर म
अच्छा.
जास्त नाही.
हं हं.
या आम्ही कसं काही दिवाळीची शॉपिंग करायची असली, समजा कपड्यांची तर यांच्या सोबत जाते, नाही तर म आमच्या आशा दोन तीन मैत्रिणी आहेत घराजवळच्या
हां.
तर त्यांच्यासोबत दिवाळीची शॉपिंग, अजून हे नाही का संक्रांतीची शॉपिंग
हां हां.
संक्रांत वगैरे राहत असेल ना तुमच्याकडे? हां त्याची शॉपिंग वगैरे करायला जातो आम्ही फक्त
होय.
मार्केट थोडं लांब आहे नी इथून.
हां हां.
त्याच्यामुळ कंटाळा येतो थोडा जायचा, मार्केटला. चालत नाही का ॲटो कराव लागतो इथून. तस तर गाडी नाही जाते मी पण आता चार पाच जणी असलो की मग डायरेक्ट ते ऑटो ने जातो, मार्केट वगैरे खरेदी झाली की आटो ने वापस.
हूं.
लांब आहे इथून मार्केट थोडं.
हा वीस वीस वीस रुपये घेते समजा एकाचे.
त्याच्यामुळे, हा मार्केटला जायचं वीस रुपये.
होय
हा तिकून येताना तीस घेतात इकून जाताना वीस घेतात.
हा हा
कारण की तिकून येताना जास्त नाही राहत ना इकडे येणारे त्याच्यामुळे.
हम्म
आमच्या इकडे सगळं जवळ जवळच आहे.
ह का? नाही आमचं थोडं लांब आहे.
हम्म
मी माझी गाडी आहे मी गाडी ने जाणं येन करते
हा
पण आणि चार पाच जणी असल्यावर मग कस आणि खरेदी करायची म्हणल मग गाडी असली ना ठेवण्याचे खूप प्रॉब्लेम जातात कुठे ठेऊ होईना आणि पायी पायी चाललं तर कस थोडसं आपलं लक्ष पण राहते, काय घ्यायचंय काही नाही. आणि पुष्काळच्या वस्तू मग पायी चाललं की दिसून पडतेय
ह हा
त्याच्याच मुळे घरी कोण राहत? क कोण कोण आहे फॅमिली आहे पूर्ण जॉईंट फॅमिली?
हो आहे ना
जॉईंट फॅमिली आहे.
होय होय जॉईंट आहे.
हा तिच्या गोष्टी चालू आहे ना, हं बडबडते.
बसते उभारते धरून.
हो ना
हो बेडला ते धरून उभी राहत्या
अरे वा! छान मालिश वगैरे करत असेल ना?
होय आजी करायची माझी
हा हा
आता नाही.
आता नाही करत आता बसत नाही ती पायावर.
नाही पायावर जरी नाही बसली ना
हा तस मग बसवून मग कधी तर करते.
हो आता कसं थोडं वातावरण थंड झालं ना आता छान अ तेलानी मालिश करायची.
तेढंत ते कसं त्यांना पायाला चांगलं राहते.
हा होय तर लवकर उभा रायला शिकले.
हो हो ते हे चारत असेल ना तू घुटी वगैरे
गुठे तीन महिने घातलेली, मग त्यानंतर तिला जर पोटाचा त्रास होता, त्यामुळे नाही घातलीय. डॉक्टरांनी घालू नका म्हणून सांगितलेलं.
हो का घरचीच द्यायची कि ते
घरची घरची नाय मेडिकल घरची पण देत होते, पहिला मग ते खारीक खारीकमूळ तिज्या पोटात लयचं दुकायचं मग मेडिकलचे चालू केलते. मग ति पण बंद करायला सांगितलं.
होका आणि ते पिंकू ग्राईक बॉटल वगैरे नाय पाजत का तू?
हो हो ग्राईक वॉटर घालते ते मी.
हा हा मी पण अ घालायची म्हणजे पाजायची त्यांना ग्राईक. गोटो सकाळी
हम्म अन हे उठल्याबरोबर आणि जर पोटोग दुखायला लागला समजा दुपारचं वगैरे तर थोडं पाजून द्यायच त्यानी काय व्हायचं का गॅसेस
गॅस होत नाय
माझ्या दोन्ही मुलांना पाजलेली विक ग्राईक बॉटल.
तीन महिने सारखं गॅस होतय.
हो तीन महिने तीन महिने जास्तही पाजले तरी काही प्रॉब्लेम नाय.
हो
हम्म छान राहत ते बाळासाठी.
हम्म
आता जेवण वगैरे देत खात असेल ना?
होय सगळं खाती.
हम्म आणि हे देते का तू सॅरलक्स वगैरे?
सर्लॅक्स अ घरी बनवून देते.
घरी बनवून मी पण घरी मी बाहेयचं नव्हतं आणलं घरीच बनवलं होतं छान मिक्स डळ घेत होत्या त्यामध्ये तांदूळ उडदाची डाळ, मुंगाची डाळ.
हम मी पण तसच बनवल. हम्म जरा खारीक, बदाम वगैरे सगळं घालून.
हो नाय ते मी वेगळं केलं होतं.
होय मी त्यातच मिक्स केल.
नाय नाय त्यात नाय ते कसं खराब होतय ना मग.
हम्म आम्ही काय जास्त नाय दळन आणत थोडं थोडं
हो थोडं थोडंच तसं मी पण तसंच केलं पण ते खराब होते ते वेगळं ठेवायचं.
हम्म हम्म होय काय
हा एकात कधीच नाय करायच ते. हा आणि सकाळचे टायमालाच फक्त ते जेव्हा उठते ना दूध पीत असेल वर थोड त्यामध्ये मी मिक्स करून ते शिजवून द्याच ते
होय.
हा शिरा वगैरे करायचाय ना, हलवा वगैरे करतो ना, आपण रव्याचा. त्यात टाकून द्यायचं.
हम्म, चालेल ठेवू काय?
हो हो.